हा...
हा ताई आवज येतोय का?
हा येतो आहे.
हम्म काय करताय?
काय चालू आहे ताई?
काय नाही लई मोठा पाऊस आला, हवा आली सगळं घरात पाणी, पाणी करून टाकलं.
हा पाणी आली होती का?
मग लय हवा आहे होती ना, तिकंड पाऊस झाला का नाही?
आला ना इथं पण खुप मोठा पाऊस आला पण वारा नव्हता एवढा.
हा का इकड वारा, वारा पण होता आणि पाऊस पण होता.
अस.
तिकडच होती मी सुमित्राकडे तिकड ते माझे जिजू आहे ना तर ते हे क्युडएलची आय डी टाकलेली मॅडमांनी तर तिकडेच होती मग तिची आयडी वगैरे भरायची होत तिकडे भरून दिलं नंतर न माझे, माझी आत्याची मुलगी ना ती म्हणे येत पण नाही म्हणे जेवण बनवते म्हणे तर इकडच थांब म्हणे त्या पावसामध्ये तिकडच होती.
आस.
हम्म हम्म मॅडम नाही माझ्या आत्याची मुलगी सुमित्राकडे मॅडमाचा फोन पण येत होता पण मॅडमचा फोन तेव्हाच फोन आला की तो वादळ पाऊस सुरू झाला ना.
हा हा.
हम्म, त्याच्यामध्ये काही नाही रिसीव्ह केला नाही मॅडमानचा पण फोन-
होय.
हम्म, काय केलं आज काम?
आज काहीच काम नाही केलं ग मी शेतात चाली गेली होती मक्की लावायला.
हा का लावला?
म हा. एक पिशवीला
लाऊन आणि मग पाऊस आला का?
आ?
लावल्यावर, पाऊस आला?
हा, लावल्यावर आला.
हम्म. बर, आता मस्त निघेल.
मस्त निगेल अजून दुसरं, बाकीचं आहे. दुसरं, कापूस काई मुंग, उडीद पेरायचं, बाकीच आहे अजून.
अं हाव माय.
आता पहिलाच पाऊस पडला ना?
हा, ना. पहिलाच पाऊस पडला. ज्यांचे पाणीवाले त्यांनी, करून घेतलं‌.
हा.
पण जे कोरड होते, ते आता लावतील. नाही तर लागून जातील आज आता त पूर्ण दिवस शेतामध्ये जावं, झालंय.
मग.
आता काय, टाईम नाही.
मला पण आपलं, काम सकाडच्या टायमावर करून स दुपारच्या वेडेस, जावंच लागेल.
हा, ना मग. एक टायमाला करावंच लागेल. कारण की, ज मग पाणीला बघून - बघून जर सकाळी पाऊस पडत असेल, तर मग संध्याकाळी जमेल तसं वेड काढून - काढून.
मग.
हम्म. मग काय करणारए? तसं तर, महिना संपतच आलाये.
संपतच आलाय.
हम्म. प्लॅननुसार काहीच नाही काम झालं. माझं त ते किशोरी मुलींची मीटिंग सुद्धा घेतली गेली नाही, माझ्याकडनं.
आस्स?
हम्म. घ्यायची - घ्यायची, पण मुलीच नाही ना इकडं. आमच आपले इकडं तर मुली, कामाला सगळे सकाळी- सकाळी चालले जातात ना.
हा, ना. सकाडीच, सकाडी- सकाडीच चालले जातात गप. पहाटे उठून, स्वयंपाक वगैरे करून घेतात.
हा, रिक्षावर चालले जातात.
हा, ना. सकाळी आपण काय? चहा पित पितो आणि ते काय जेवण वगैरे करून, शेतातच चालले जातात.
हा, ना. आमची तर कामाला जातात. रिक्षावर कुठं, दुसरीकडे तर टायमच नाहीये.
रिक्षावर जातात.
हम्म. रिक्षावर जातात, बाबा. आणि मुली पण काय ना आता शाळात. शाळा उघडली ना. नि नायी शाळा उघडली ना, त निघून गेले पोरी आता, काही नाहीय. किशोरी मुली तर, माझ्याकडे जास्त आहेच नाही. जे घरी राहतात. तर ते तर शेतात चालले जातात. न ते कामाला निघून जातात. हाय पी ए लिडर होती. ती पण आता आलेलीए. तिने पण ऍडमिशन घेतलं, नंदुरबारला. ती पण चाली जाइल. तिजी दोन तीन बहिणी हे, ते पण आता शाळा उघडली की ते पण जाणारे, पण दोन तीन दिवस थांबलेे ते अजून आणि आता काय लहान-लहान मुलींना त लग्नच करून टाकलंय मुली पण नईए मिटिंग घ्यायला
मग लहान-लहान मुली लग्न करून घेत तात ना, खरंच किशोरी त मुलीच नही राहतात ना.
किशोरी मुलीच नहीए माझ्याकडे त आता बघायला गेले तर.
हम.
होती ती एकच होती, ती लिडर ना
हं.
ती पण ह आता ती मी नंदुरबारला चालली गेली
चाली गेली का?
हम्म.
ए सुमित्रा ताईकडेच जाय च ना मग ते शाळेतल्याच मुलींना बोलवून अस
आता शाळेत पण प्रॉब्लेम चालू ये ना, ते पण येत नही मुली पण येत नही अजून. ती शाळात भरत नाही, तिकड पण दहा पंधरा पोरं येता यत. हम्
जर तिच्या घरा जव घरा जवळच काही मुली असेल ना त्यांनाच बोलवून मीटिंग घेऊ
हां आता तेच करावं लागेल, आता तर या वर्षी तर मुली पण नही माझ्याकडे बाबा
मंग?
किशोरी मुलीवर पण काम करायचं, मुली पण तर पाहिजे ना?
म मुली पण पाहिजे.
हम. आता तसं काही नही व्हिजिटवाले काय नही, आता फक्त ते हे भाजी लागवड वालेच आहे, नंतर न काय आता आपलं पण काय अजून ते काही माहिती नही झालं यांचं. पण ते बोलत होते ते ऑडिटवाले जात ते एईल तिक आपले प्रोजेक्टच हे घेऊन जातील, मग तेथ ठरवतील कि काय जुन्या गन नव्या गावात, आत जुन्या गावात अजून त्यांचं रिन्युल केलं वाटत जुन्या वया गावात आता काम कसं-कसं काम द्यायचं अजून त्यांचं बाकीच डिक्लेअर करायचं म्हणून त ते पेमेंटच पण, आपला उशी अस फसलेलं.
हा ना त्याच्यामुळेच अटकलेले आहेत वाटत.
हां त्याच्यामुळे च अटकलेले, ते बोलत होते, मॅडमांना विचारलं ना. त मॅडम बोलत होते की सर जातील हे हे आपला प्रोजेक्टच सांगतील, काय ये काय कसं ये, प्रोजेक्टच काम चालू ये त्यांच्यानुसार त्याच ठरवत की यांना आता का, कोणतं काम द्यायचं आपल रेग्युलरच काम राहणारच, हे जीरो ते दोन वर्ष वैधध्ये काम कराय च ये पण अजून नवीन काय काम देतील, त्यांना अजून माहिती नही ना, हम्.
नवीन काम देणार आहे का, मग ते आत?
म्हणजे नवीन नाही म्हणजे अजून त्याच्यामध्ये दुसर एड करणार ना.
हा हा.
हम्म ते मग बोलत होते की आता नवीन काम का ॲड करायचंय?
हा हा.
हम्म.
ते कार्ड दिलेले आहे ना आपल्याकडे ते गरोदर माते म ता आणि ते नवजात बाळाचं असं ते कार्ड दिलेलं आहे ना. एक कार्ड आहे त्या च्यावर सगड लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं सगड काम अ करावं लागतील आपल्याला.
हं.
हा बघायचं बरं.
बघितलंच नाही ना ते कार्ड ओपन पण करून बघत नाही आपण.
मग त्याच्यानुसारच काम चालू आहे. हा.
हम्म आता बघावं लागेल. ते पण स्कोर पण कळायचे अजून या महिन्याचे तर बाकी बाकीच माझे.
बाकीच आहे का?
ते स्कोर पण कळायचे आहे ना महिने महिन्याचे आपले.
हा हा चे ते स्कोर काढलेलेच नाही आहे मी पण.
हा मी तस लिहिलेलं आहे ते हा लिहिलेले पण म म प्लॅन प्लॅन मध्ये पण ला हॉपिटलािलालीलेले. हम एन्डिंग ला लिहिलेले ते मग ते पण कोर काळायला पण का एक घंटा लागतो का ते पण त टाइमच लागतो ना.
मग टाइमच लागतो ना अजून कधीपासून ते स्कोर काढायला लावणार कोणत्या महिन्यापासून ते अजून
नाही ना आमचे जुने काढले गेले ना जुन्यांचे.
जुन्यांचे काढले गेले मी तर ते प्रोटीन एवढेच काढलेले आहे.
आम्ही तु न होतो त्या मिटिंगला ना त्या दिवशी? त्यावेळेस तू तिकड होती ना तेव्हा सगळ्यां हे. कोणत्या महिन्यापासून कढायला लावलंत अ फेब्रुवारी का मार्च पासून काढायला लावलेले आहे ना सगळ्यांचेच.
या या वर्षीच का म्हणजे या वर्षाचच का दोन हजार सव्वीसचच.
नाही मागतो आपल्याला जे आपण जे दत्तक घेतलेले होते ना दतक कधीपसून घेतलेलं ना.
हा.
त्यांचं.
त्यांच. मग सगळ्यांनी काढलेलं चल ना ग मग स्कोर मा माझं तर बाकीच आहे धनवंती ताईने तर मला अस काही माहिती ती सांगितलीच नाही असं हाय
हम् काढले ना सगळ्यांनी का पण काढलेले वाटतं. मॅडम बोले की पेमेंटच टाकणार नाही म्हणे त्या दिवशी सोडणारच नाही बोलले त्यांना काढले ना सगळ्यांनी काढलेले आम्ही. सगळ्यांकडे आहे काढलेले आपण दत्तक घेतलेले त्यात कोणत्या महिन्यापासून घेतलेले ना त्या महिन्याला किती गरोदर होते सस्तनदा होते गरोदर चे नाही काढले स्तनदा काढलेले आणि गरोदरचे पण हे, ब्रेस्ट फिडिंग स्कोर कढायचा हाय.
हम्म, हम्म.
आणि कंदाचे उत्तर प्र प्रथिने आणि उत्कृष्ट प्रथिणे, प्रथिने.
असं, हा ते मी पण काढलेलं आहे पण ते
दा मातेचे स्कोर नाही काढलेले आहे, तिला सांगावं लागेल धन्वंतीिला. ती म्हणजे काय पण राहते ना सांगते नाही ताई मला.
हा, ह ते उच्च प्रथिने नाही काढले?
हा प्रोरोटीन.
प्रोटीन, प्रथिने नाही काढला अजून?
नाही ते उत्कृष्ट आणि ते, प्रोटीन असतात ना ते काढलेलं आहे पण ते स्कोर असतं समदं मातेच.
आणि संदाच ते पूर्ण काढून टाकलेलं कि या महिन्यापर्यंत
नाही, नाही नाही.
मग तिने नाही सांगित म्हणजे आपण दत्तक घेतले ना, पण आपण जी प आपली झाली ना पो ही.
हा.
ट्रेन, ट्रेनिंग तर पण जून मध्ये, जून मध्ये झालेली ना. मग जून मध्ये नवीन नवीन, संधा होते ना आणि मग जून मध्ये मग जुलैमध्ये नवीन संगा दुसरी आली, सगळ्या संघर्ष संघानचे कळायला लावले सगळ्या,
सगळ्याच संतांचे नाही ना मला तर माहिती नाही दिली दनवती ताईने ते मला जन्मही ते डेटा भरायचा होता ना ते एवढीच माहिती सांगितली मग ते मी भरून दिली
हा ते ते पण करायला लावलेले हेनं ते पण आता. पुढल्या महिन्यात या महिन्यात बोलत होते की हे पण करायचं म्हणे. अ स्कोर पण करायला सांगितलेले.
हम् हम्. मला पण करावं लागेल मग ते काम नाही तर कधी मागायला लागून जातील.
हा या महिन्यात मागतील ना या महिन्यात तर बोलले आहे की ज्यांचे हे के स्टडी झाली ना त्यांना पेमेंट देणार म्हणे लवकर टाकणार म्हणे ज्यांचं दिलं नाही ना त्यांचं पेंडिंगच ठेवू म्हणे.
असं
हम्म तुमची झाली काय स्टडी.
हा झाली ना तयार कधीची
हा का.
मॅडमानी तयार केलेली होती.
आम्ही पण फोटो वगैरे देतात तर, आम्हाला बोलतात की हे असं नाही द्यायचं आणि तसं नाही द्यायचं.
कोण सांगते?
मॅडमच बरून देते ना.
अस.
हम्म. ते पहिले सर आमच्याकडनं सगळं करून घ्यायचे ना.
हा ना.
मग आता तिथ काढलं गेल तव्हा. तिला सांगितलं की ते अस नाही बनवत ते तस बनवतात तस बोलून देते म्हणून. राहूनच गेलेय. माझे तर मोबाईल रिसीव झालेला तर माझ्याकडे फोटो पण नाहीय पण. सुमित्राने टाकलेल्या सुमित्रा आणि. कोण कोण यात तर त्या बोलत होती म्हणे असं नाही टाकायचं म्हणे असे लई लिहावं लागत म्हणे. असं त्या बोलत होते मी तर काही टाकलेच नाही मला माहीत पण नाही.
असं का.
हम्म.
आम्ही दिलेले होते. ती जे गरोदर होते ना. त्यांना व्हिजिट द्यायचं किंवा ते काही किट वगैरे वाटप केलेले आहे ना. अंगणवाडीमध्ये बोलून त्यांना. ते कोणच आहे त्यांचे पेशल स्पेशल घरची बी किट वेगळी मीठ टीम मध्ये असे फोटो आहे ना. ते टाकले ना. त्याच्यावरच मॅडमानी कस्टडी तयार करून
ह दहीहंडीची बघितली ना. तुझी नाही बघितली.
नव्हत का.
गण वंचीची बनवळी ना ती.